नमस्कार! हा बोला. हा आता येतोय.
हा.
हां बोला, काही नाही मजेता आहे, अ मुलं बिल शा शाळेत गेले त्यांना वगैरे चालतं मग आता टिफिन वगैरे त्याचं डोकं हा हम्म हा ते म्हणता रोज रोज ते ते खाऊन बोरं होऊन गेलोय आम्ही पण अस तसं
अ तेच ना मग कसं आमच्याकडे कसं ना आठवड्यातन एक दिवस हा
हा आमचं पण इकडं तसच आहे. हा.
तर तेच म आज कसं आज जंकफूड डे म्हणून आज मम्मा हे करून दे. पि
हेच हा मग ते कसं आहे आपण घरी पण वस्तू मागवण्यापेक्षा पण काय कर तो बाहेरून मा मागून देतो म ते पण बाहेरचं पण ते थोडं हानिकारक
हानिकारक आहे हो कसं म्हणजे हायजेनिक नसतं ना स्वच्छता नाही आणि काय वापरतात? कसं वापरतात? किती दिवसाचं आस तं ते सगळे भाज्या वगैरे तं बरोबर नाही ना ते आपल्या हेल्थसाठी.
खूप असत ते म्हणून
हम्म. मग ते मुलांना किती समजवलं तरी ते समजून घेत नाही त्यांना ते सगळं ते बाहेर चंच हावं असतं ते जंकफूडच.
होम मेड घेऊन जा घेऊन जा घरचं नाही आम्हाला नाही खायचं आसं म्हणता. हा
मग कसं आता आपण किती समजवायचं
हा त्यांना किती हा त्यांना किती पण सांगितलं अ चांगलं नसतं असं तस त्यांना नाही कळत ते, त्यांचं जे ते चालतच.
हा म ते कस ते ओरिओ बिस्किटच पाहिजे. ते बिस्किट वगैरे पण कि ती हानिकारकच ना जास्ती ह्याच्यात प्रमाणात खाल्लं तर मग ते पोट टात वगैरे दुखत मग त्याने त्रास होतो आपल्याला ना.
हो ना खूपच खराब येत्यात आणि आताच असं म्हणजे सांगायला गेलं ना की भाजीपाला वगैरे ते पण तं खराबच यायला लागलंय.
हो हो आता तर आणि कसं सगळ्या सगळ्याच गो ष्टी फ्रॉजेन करून ठेऊन देतात ना फ्रॉजन करता फ्रीझमध्ये ठेऊन आणि म किती दिवसाच ते वापर
हा आणि आता फ्रूट पण कसं ज्या सीजनला जे फ्रूट यायचे ते ते आता कसं बारा बाराही वर्ष भेटता हां महिने पण हां किती पण म्हणा त्यांना हम्म, आपण आता मँगो पाहिजे या या आता मँगो खायच आहे बाजारात गेले का मँगो भेटतोच असं नाही की आ ता याचा सीझन नाहीये तर हा भेटेल नाही, किती कधी पण जा किती केमिकल किती हे असतं त्याच्यात?
हो ना हो ना बरोबर आणि कसं ना आता ते पिझ्झा, बर्गर किती किती व्हिडिओज आणि रील्स बघा व्हायरल झालेलेत ना कि, या हॉटेल मध्ये किती दिवसाचं, म्हणजे हे भाज्या ठेवलेल्या होत्या, आणि ते टाकलं ते सगळं कसं.
आणि ते कस आणि ते कधीच बनून घेतलेलं असतं, आणि मग ते आपण. ऑर्डर देतो तेव्हा ते गरम करून घेऊन येतात, फक्त असं पण होत. असेन आपण काय मध्ये, हं... त्यांचे मते हा, हा ना आणि हा.. ते लहान लहान असत ना, मग त्यांना कसं सांगितलेलं कळत नाही. लहान काय मो ठे पण तसेच जे सांगायला गेले तर हा, आता बाहेर शिकायला जातात त्यांना, कसं जेवण वगैरे बनवायचं. थोडं हे वाटत एवढे थकून आले, ती काय करता बाहेर जात जेवण करून येेता. पण ते काय त्यांना सांगायचं आता, बाहेरच खायचं म्हणजे खूप हे,
हम्म, तेच ना समजणारी समजून घेतात. नाही असं नाय. पण ही लहान मुलं समजत नाहीत, आणि त्यांना कसं घरचं खाऊन खाऊन तेच तेच तेच. तेच कंटाळ येतो, म्हणून त्यांना ते जंक फूडच आवडत. जंक फूडमध्ये पण कसं जास्ती करून, आपण दिलं तर ते खाणार ना. पिझ्झा बर्गर म्हणा, समोसा वडापाव हे सगळं कसं, आपण दिलं तर खाणार.
मग.
तेच ते क- घरात बनवून दिलं, ना तर तेच चांगलं पौष्टिक असतं, घरात केलेलं होममेड फूड चांगलं असतं.
ते पण घरी वस्तू घेऊन यायच, आणि बनवून द्यायचं. पण आताच आता काय करताय, जाऊ द्या एवढं बनवायाचं. एवढं करायचं, डोक्याला त्याच्या हां. घेऊन यायचं ते हा असं.
होतं.
हा, ते मग तेच्यापेक्षा पण ते कसाय, घरी बनवलेलं खूप चांगलं असतं. आपल्या आपलं स्वच्छता वगैरे क्लीन वगैरे सगळं असतं. नीटनेटक. की, भाजी वगैरे गरम पाण्यामध्ये धुवून धुऊून आपण ते करतो.
हो हो, बरोबर ये.
पण ते कोणाला कसंच यायचं, कोणी म्हणतं की, म्हणजे कोणाला ज्याला आळस येतो. तो करतो असं. पण बाकीचे लोक नाही करत, ज्यांना कळतं ते करतात असं.
पण ते जंक फूडने तब्येत किती? खराब होते. कोणाला किती जास्तीच त्रास झाला ना, त्यांचा तर मग खूपच. शरीराला हो हो, बरोबर. ते किती म्हणजे, कोणती कोणती म्हणजे, असे हे आपल्याला बिमारी येईल. शरीराला येईल. सांगता येत नाही. काय काय होतं ते कोलेस्ट्रॉल वाढतं, आणि काय काय. त्यापेक्षा आपलं घरात बनवलेलं खाल्लेलं चांगलं.
हा, आणि ते जंक फूड खाल्ल्यामुळे ना मधुमेहचा आजार होत तो, मग रक्तदाबचा आजार हृदयविका अशी वेगवेगळी आजार होतात. त्याच्याने पण, फिवर वगैरे ताप वगैरे सर्दी खोकला, किती काय काय होतं. त्यांच्याने पण,
सगळ्यांत बेकार,
हं, ठीक आहे आपण ताफ वगैरे, त्याच्याने आला तर आपण. थोडाफार उपचार करतो. पण हे काय म्हणता मेंदू म्हण, मेहमदू हे वगैरे वगैरे आजार झाले. तर त्याचं, काय करेल आपण, एवढे मोठ होवून, एवढे लहान. लहान मुलांना एवढे मोठे मोठे आजार, हे नाही होतं.
राहिलं मग, एकदा झालं की मग ते कायमचंच. मग त्याला काही उपचार नाही म्हणजे नुसतं तुम्ही गोळ्याच घेत राहा गोळ्या
हा नाय, नाय, ते पण काय तर ते मेडिसन वगैरे पण घ्यायचं खूप हानिकारक आहे. किडनी वगैरे खराब होत जास्त मेडिसिन वगैरे घेतलं तर. किती हे होतं त्यासाने अस म्हणजे माणसासाठी अस कोणतीच वस्तू बनवली नाहीे. भगवताने हे तुम्ही जास्त खाल्ल्याने काहीच होणार नाही.
हो त्याच्यापेक्षा आधीपासूनच सावध राहिलेलं बरं ना, की बाबा लिमिटमध्ये खायच, खायच नाही अस नाय, हा लिमिट मध्ये खायचं. कशाला एवढं म्हणजे रोज, रोज, रोज, रोज, ते जंक फूड, जंक फूड, खाऊन, खाऊन
बरं जंक फूड खाण्यापेक्षा ना घरच्या जेवणात अ पोळी, भाजी, डाळ -भात असं एकदम मस्त जेवण पण मस्त टेस्ट देतो खूप भारी ह आणि कोथिंबिर्याचा समावेश असतो ना त्याच तर खूपच भारी लागतो.
कलची पूर्ण नाही हो ऐकत अजिबात अजिबात ऐकत नाहीत. अजिबात नाय त्यांना तेच तेच तेच त्याच्या तोंडाला तोच स्वाद आहे ना म्हटल्यावर त्यांना तेच बाहेरचच पाहिजे कितीही चांगलं तुम्ही बनवलं घरात ना तरी ते लोक
हा ते तर त्यांना ते म्हणतात की, नाही याच हेच कमी आहे ना त्याच्यात ते कमीच आहे असं म्हणतात ते आवडत असेल तरी तसं म्हणता ते. अ चांगलं असेल तरी आणि कस घरच्या खाल्लं की र प्रतिकारशक्ती वाढते पचनक्रिया पण बरोबर असते. शरीराला योग्य पोषण मिळते किती हे होतं त्याच्याने पण ह आणि कस जेवण पण बरोबर टाईमावर एकच टाइमाला आपण जेवण करायला पाहिजे. ज रोज सकाळी संध्याकाळी, ते पण कसं आहे शरीरासाठी खूप बेस्ट. वेगवेगळ्या टाइमिंगला आपण जेवण केलो, कधी बारा वाजता, कधी अकरा वाजता, कधी एक वाजता. ते पण ते शरीराची सगळी पचन क्रिया वगैरे वे हे होऊन जाते.
आता तर कसं बघा ना आपल्या आता क्लायमेट कसे झाले ना वातावरण कसं झालेलं आहे त्याच्यामुळे पण बघा ना कमी वयातच कोणते कोणते रोग आपल्या शरीराला येतात किंवा आपण
तेथे रोज जे रोग आले बिले ना तर ते खूप शरीरासाठी हानिकारक कस्ता हा, नाय लहान मुलांना जंक फूड ऐवजी घरचे पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ अजिबात पण आवडत नाही.
हो, हो-
हम, हम. मग आता आपण तूप त्यांना म्हणा तूफ दही वगैरे खा तुम् किती भारी असतं ते पण पण आताचे लोक, आत्ताच्या मुलांना कसं नाही नाही खूप घाण नाही ते खूप घाण असं म्हणत. हम्- हा ते तूप मला नाही आवडत असं म्हणत, पण ते पहिले लोक ते ते अ रसा वगैरे म्हातारे लोक कसे खातात, त्यांच आता- त्यांची वय किती हे होऊन जाते, तरी पण ते जगतात. आताच्या लो हा आताच्या पुरुषांना महि एवढी वय नसते को प स वर्षात, त कोणी तीस वर्षात, त कोणी चाळीस वर्षात, असं चाले जाता, आपण ते तळलेलं वगैरे जास्त खाल् की त्याचं पण, सगळं हे हे होत.
कॅस्ट्रॉल वाढत. मग ते शुगर होणार. आणि काय काय त्रास होणार शरीरा
आणि आता तर ते जास्त शुगरच खालं का? लहान लहान मुलांना पण डाय बीटस वगैरे असे असे आजार होता. पण त्याच पण किती तर लहान लहान मुलांना जर डायबिटीस वगैरे झाली, की त्यांना गोळ्या वगैरे ते डेली चालू असतात. ते मोठमोठे इंजेक्शन वगैरे देतात.
हो बरोबर. तेच ना.
पण पण मुलाना म्हनता नाही पेस्टीज खायची नाही हेच आईस्क्रीमच खायचीय, चॉकलेटच खायचंय. असं म्हणता. ते पण ते पण हानिकारके खूपच. म्हणायला गेले ना तर खूपच गोष्टी आपण कंट्रोलमध्ये घेतल्या ना. तर खूप भारी.
हो बरोबर. नाही नाही पण ते तेच ना. शेवटी झालं तेच. किती काही झालं तरी, त्यांना जंक फूडच, जंक फूडचाच
हा अजून ते, हा मध्ये तर त्या कोल्ड्रिंक वगैरे, ते पण किती खराब असता ते. त्याच्यामध्ये तर ते बारीक बारीक असे जीवाणू अस की, बारीक बारीक अ ते पण आपल्याना दिसेल नाही डोळ्याना असे असता. पण आपण ज त्या सूक्ष्मदर्शिकाने ज पाहिलं ना, त त्याच्यात. किती जंतू फिरतात. ते ज लहान लहान मुलांना आपण ज द दाखवतो ना. त ते म्हणता फेके मम्मा. असं म्हणता.
हा पण त्यांना ते कोल्डड्रिंक्स पाहिजेत. किती स माहिती असलं ना. कि हे मम्मा ब बरोबर नाहीये माहितीय मला. पण तरी ते पाहिजे. हा खराबे हे माहितीय पण पाहिजेच असतं.
हा पाहिजेच अस्त. आणि त्यांना, आपण त्यांना किती पण हे दाखवलं ना. इमेज वगैरे तर ते म्हणता की नाही खराबे हे फेक. फेके कस म्हता. हा आता त हा. खूपच हे होउन गेलंय.
हम्म हम्म.
चला मग तुम्ही पण सांगा. जंक फूड खायचं कमी करा. ह हा आमी पण समजवतो. हा ठीके, ओके हा चालेल. हो बाय.